हॅलो हम्म नेटवर्क नाही का आवाज नाही तर नीट
कन्स्ट्रक्शनच काम चालू आहे
ओके काय करत आहे तू
काय ना
ह का झाला अभ्यास
अभ्यास आता उद्यापासून जातो कॉलेजमध्ये
कॉलेज नाही झालं चालू
झालं संडे आहे ना उद्या जातो
हम हा् कधीपासून चालू झालं सगळे मित्र जातय
नाही अजून आले नाही आज येणार आहे सर्व उद्यापासून जाणार
ओके बरं चिंगी पराठा खाताय ह् हम् चींगी म्हंटलं
तिला जमलं म्हणलं ते सर्व बोला इथं जमते का म्हणलं ऍप वर सर्व काही बोलायला
नाही सर्व काही नाही जमत आपल्या विषयावर बोलाय लागते पण विषया असू शकते की ज्याच्यातून नॉलेज मिळते एखाद्या प्रवासा वर्णन असू शकते एखादा सण समारंभ असू शकते हम् म्हणजे एकूण काय म्हणतात त्याला कल्चरल बोलायचं अस फक्त चुगली चहाळी अम् परत जातीवाद होईल असं प्रकारने हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो दाधू हॅलो आवाज गेला होता हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतय का हॅलो अगं पिलू थम नजरा काम करते ना आई इथ बस बर शांत हॅलो
हॅलो
आवाज येतोय का रे
येेतय तूच गायब झाली होती
नाही नाही इथे नेटवर्कच गेल होतं. मला तुझा नव्हता येत तुला माझा नव्हता येत
अच्छा
हम्म अस..
मग पैसे कसे भेटते मलाही भेटन का
हो तू पण म्हणजे त्या ग्रुपला जर जॉईन झालं ना तर भेटते. एक वहिनी आहे त्यांनी ते हे केलंय तर भेटताय बऱ्याच लोकांना भेटताय मी पहिल्यांदाच... करत हेत तर बघू सकसेस आहे कि नाही तर आल्यावर समजण माज जून झाली नाही तीस कॉल
तुला भेटल्यावर सांग मग मला तुला भेटल्यावर सांग मग मला
आणि माझा फोन तू उचलला ना तुला अंश रुपये भेटतात आणि मी केला कॉल म्हणून मला शंभर रुपये भेटतात. आता तू तुझ्याकडे ऍप आहे ना तुला टास्क आल्यावर तू मला करू शकते फोन येईन तुला टास्क कधी त्या वहिणीला ऍड करायला सांगाव लागल मला अस असतं ते
सांग प आता मला ऐंशी रुपये भेटान का मी उचला तर
हो असं म्हणतात अजून तर बघू ना आता मी तुला चार पाच कॉल केल्यावर खरंच भेटतात का तू पेमेंट म यूपीआय आयडी वगैरे टाकून
अच्छा
आहे कसं म्हणजे आहे का सक्सेस तर कळत ना आपल्याला असं अजून काय म्हणते.
काही नाही
अभ्यासाच व्यवस्थित नियोजन कर आणि दादू हे मू मूग वगैरे राहत नाही का भिजू मूग भिजवून खात जा चने भिजवून खातं जा त्याच्यानी जिम करते ना तू तर थोडस त्याच्यानी प्रोटीन भेटते मुग जास्त प्रोटीन राते ना
आता लावतच नाही जिम कारण मी गावाला गेलो चार कीलो वज वाढलं माझ एका महिन्यात जेवढं होतं म्हणजे जेवढं आधी होत म साठ किलो तेवढं झालं... इथं माझं चार पाच किलो कमी होऊन जाते आल्यावर एकाच महिन्यात पंचावन्न छप्पन वर येऊन जातय
ते कुठे होते! ! तस जागा बदलली खाणपिन बदललं ना वजन आपोआप कमी जास्त होते. हम्म आता माहित आहे का हे विश्वाच्या बाबच वजन एकशे पाच किलो झा झालं
बापा बापा
हो एकशे पाच किलो झालं तर एक दिवस जर जेवण नाही केलं ना एकशे तीन भरते आणि जेवण केल्यावर मोजलाचा एकशे पाच भरते
ते जेवणाच कस नाही
हो ना त्यांचं वजनच तस आहे म्हणजे आपण पाणी पितो जेवतो
जिम लावायला सांग ना.
काय जिम लावायला वेळ तर पाहिजे टाईम नाही ना ऑफिसला बंधन नाही टाईमाच कधीहि जाते कधी कधी येते.
घरीच करायचं काही ना काही घरीच
काहीच नाही करत घरी तर बाबा. घरी तर एक्सरसाईज नाही करत तर वॉकिंग सुद्धा नाही करत जेवल्यावर असे चालते. हले एडूले हले एडूले अे फास्ट फास्ट चालत नाही. कॅलरीजस बर्न नाही होत कायं. ते होणार आहे असं करतात. आणि माझी वाट बघतात की माझं काम आवरून मी चालायला जावं. माझं वजन इकडं चाळीस वर आलं मी काय चालून करू.
तुला गरज नाही एकटी जात जा म्हणायच. कमीत कमी दिवसाात तीन तर किलोमीटर
दिवसा हो तीन किलोमीटर चालायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या कामावर चालतात तेवढं चालून होतं त्यांचं तेवढं पण ते कसं हळूहळू हळूहळू. हम्म ते जोरात चालल्या शिवाय थोडी बर्न् होणार आहे घाम आला पाहिजे चालून. हम्. तेव्हा होत असते. ते चालत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे ना मध्ये मध्ये त्यांनी. हॅलो